हा, येतोयका आवाज.
हा येतोय येतोय बोला
काय करताय
काय नाही काम करतोय आपली. तुम्ही सांगा काहीतरी वेगळं सांगा काहीतरी नवीन
नवीन फायलिंग काढली करायला फायलिंग करतोय आता.
अच्छा ते प्रिंट काढून.
अ प्रिंट काढल्या नाही अजून पण त्या आधी ज्या आहेत त्या लावते.
अच्छा.
हम्म.
ठीक आहे ठी आहे.
ते लावून मग, बघू अजून दुसरीे कामं पेंडिंग काम तर भरपूर आहेत.
अच्छा ह्.
का?
हो, काय रेसिपी सांगू
हा सांगा पण तुमच्या आ आवडीची रेसिपी कुठली तरी.
हम्म आवडीची म्हणण्यापेक्षा मला एका रेसिपीमध्ये ना प्राईज मिळालं होता. ती रेसिपी मी तुम्हाला सांगते.
हा अच्छा अच्छा.
एकदम शरीराला हेल्दी रेसिपी होती ती त्याच्याने अ कुणालाही काहीच साईड इफेक्ट नाही शुगरवाले पेशंटलाही ती चालेल, लहान मुलां ना होन चालेल चॉकलेट म्हणून म्हणजे मुलं चॉकलेट मागत तर अ त्यांना चॉकलेटऐवजी जर ही बर्फी खायला दिली तर तेही खुश होतात की आपल्याला चॉकलेट मिळाले खायला म्हणून. त्याचा काही साईड इफेक्ट ते नाही न्यूट्रिशन पूर्ण भरलेली अशी ही नाचणीच्या पिठाची- - बर्फी. हम्म ती तिच्यामध्ये नाचणीचं पीठ घ्यायचं एक वाटी. आणि अ तेवढ्याच सम प्रमाणामध्ये अ आपले अ अ ड्रायफ्रुटस घ्यायचे. तुम्हाला जे आवडतील जे घरात एव्हेलेबल असतील ते ड्रायफ्रूट त्याच थोडेसे टाकायचे. ड्रायफ्रूट थोडेसच टाकायचे, हां थोडेसे क्रश करून. आणि अं जेवढं पीठ घेतलं नाचणीच तेवढंच त्याच्यामध्ये मखाने घ्यायचे, मखाण्यांचं पीठ घ्यायचं. अं तेवढंच अं हां थोडेसे रोस्ट करायचे आणि मग रोस्ट करून भा चांगले व्यवस्थित खरपोस भाजले किम त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि ते पीठ त्याच्यात टाकायचं आणि अगदी दोन ते तीन चम्मच तुपामध्ये ते नाचणीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं. एकदम खरपूस आणि अं एकदम अं मंद आचेवरती. गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवायचा आणि चांगला खर पूस भाजून घ्यायचं त्याला एन त्याचा चांगलं वास यायला की आता भाजले तेज्यात ते एक छान सुगंधी वास येतो, मग तेव्हा ते काढून घ्यायचं. आणि अं त्याच्यामुळे ते काढून साईडला ठेवायचं नंतरना अजून थोडस तूप टाकायचं. आणि गुळ टाकून द्यायचा, गुळ चांगला आं म जेवढं पीठ घेतलं होतं तेवढच गुळ घ्यायचा. यत आणि त्याला मग मंद आचेवरच गूळ सुद्धा ब बिना पाण्याचा वितळू द्यायचा, तो चांगला वितळला कि मग त्याच्यामध्ये पुन्हा हे अ भाजलेलं आपलं नाचणीचं पीठ माखाण्यांचं खाण्यांचं पीठ ते मिक्स करून द्यायचं आणि अं तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये फ्लेवर टाकायचा विलायची, जायफळ अ थोडं थोडस त्याच्यामध्ये टाकून द्यायचं बाकी तुम्हाला जर ईसेन्स आवडत असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, मला आवडत नाही म्हणून मी टाकलं नव्हतं. आणि अ ते टाकून पूर्ण त्याला एकजीव करायचं नंतरना वरून ड्रायफ्रूट टाकायचे. आणि ताटाला तूप लावून ते मस्त बर ते असे थापून घ्यायचे आणि नंतरन वरून मग त्याच्यावरती थोडीशी भाजून खसखस टाकायची कि ती दिसायला छान दिसत. बर्फी
अच्छा हां हां.
म्हणून थोडीशी खसखस टाकून द्यायची आणि थंड झा थापल्यावरती त्याच्या चांगल्या वड्या पडायच्या आण बारीक बारीक
अच्छा हं हं.
आणि अ थ आणि ते तस ते मी बनवली आणि आमचहीत प्रोग्राम होता लोकमत सखी मंचचा. त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता आणि अ म्हणजे मला मी जेव्हा बनवत होती तेव्हाच मला गड फिलिंग गड फिलिंग आलेल्या होत्या,
हं हं हं
कि माझाच नंबर लागेल म्हणून त्याच्यामध्ये आणि तिथं तिथं उभी होते तेव्हाही मला असं वाटायचं का, मीच जिंकून येईन, मीच जिंकून येईन मला अजून असं वाटायचं की, इथं कोणीच नाहीेये फक्त मी एकटी पार्टिसिपेट करणार आहे. आणि मीच जिंकणार आहे अशी आ एवढं मला आ त्मविश्वास होता. की, मीच जिंकणार येआणि अ तिथून नही निघताना बाकी कीच्या म्हणे चला आपण जाऊ म्हणलं, नाही- नाही आपण इथंच थांबायचंय माझा नंबर येणार आहे. हा आणि तिथच बसून राहिलो आम्हीं. तिथून काही गेलं नाही, त्यांना म्हटलं तुम्हांला जाय चे तर जा म्हणलं मी इथंच थांबणार आहे आणि जेव्हा सगळ्यात लास्ट मग ते जेव्हा रेसिपीच्या अनाऊन्समेंट केली, कि कोण- कोण विनर आले तर मग तिसरा नंबर गेला, दुस रा नंबर गेला, मग थोडीशी मला धाकधूक वाटली अरे यार तिसरा बी गेला, दुसरा बी गेला मग आता माझा लागतो की नाही पण, पण माझा नंबर लागला. एकद एकदम सगळेजण पहिला नंबर लागला, म्हणजे मला पहिला येईल असं काही वाटत नव्हतं, पण पहिल्या तीन मध्ये येईल एवढी पूर्ण अपेक्षा होती. पण डायरेक्ट पहिला नंबर आला म्हणून मला एकदम शॉक लागला आणि मलाच च काय माझ्या बरोबरीच्या होत्या त्यांना शाॅक लागला की डायरेक्ट यांचा पहिला नंबर लागला, पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्यांदा भाग घेऊन, पहिलाच नंबर लागला.
अच्छा.
हं जे ती रेसिपी पहिल्यांदाच मी बनवली आणि एकदम परफेक्ट बनली.
हा त्याच्या आधी कधी बनवलेली नव्हती?
त्याच्या, त्याच्या आधी कधीच बनवलेली नव्हती म्हणून अ ते जास्त विशेष होतं म्हणजे मी जर कंटिन्यू ती बनवत राहिली असती आणि मग मला त्याच्यात प्राईज मिळालं तर एवढं काही विशेष वाटलं नसतं. पण मग, हे पहिल्यांदाच बनवली अन् पहिल्यांदाच बनवल्यानंतरनं मला त्याच्यात प्राईज मिळालं. म्हणून ते माझ्यासाठी खूप जास्त विशेष होतं.
अच्छा, ठीक आहे.
हो, मस्त होते तुम्ही कधी ट्राय करून बघा हे रेसिपी घरी. सगळ्यांना आवडेल, तुमच्या मुलांनाही आवडेल. एकदम मस्त आहे आणि
म अशीत सेम टू सेम आपण अ सेम टू सेम याची बेसनाची पण बनवू शकतो. किंवा उडदाच्या डाळीची पण बनवू शकतो ना?
हं हं बनवू शकतो, बेसनाचे तर बनवलेले होते हो त्याच्यामध्ये थोडे इन्ग्र्रीडियंट्स वेगळे होते, त्याच्यामध्ये बेसनामध्ये तुमचं आटवलेलं दूध होतं, ओलं नारळ होतं, आणि बाकीच्या ह्या सगळ्या वस्तू होत्या, ती इथं बनवलेली ती भरपूर वेळेस बनवलेली, पण ही नाचणीच्या पिठाची पहिल्यांदा होते.
प मग ते बेस बेसन बेसन पीठाच तर म्हणजे ते एक प्रकारे मोहनथाल बनवीते.
हा हा हा.
अच्छा अच्छा अच्छा हम्म. अच्छा, आणि चकल्या कश्या असतात चकल्या कशा बणवतात.?
अं चकल्या कधीतरी येतात,, कधीतरी मस्तपैकी वातड होतात. हं हं हं.
अच्छा.
म मैद्याच्या केल्या तर वातुड होता, पण आ आता मी शिकलीय भाजणीच्या बनवायला तर, बऱ्यापैकी चांगल्या येता.
मग किती वेळ
पण त्या पण त्या चकल्या ना, फक्त दिवाळीलाच बनवायला आणि दिवाळीलाच खायला मजा येते. मध आध खाल्लं तर तेवढं काही खास वाटत नाहीत त्या, म्हणून मी त्यांना फक्त दिवाळीलाच करते.
होच.
हां.
ठीकाय.
बाकी बेसनाचे लाडू वगैरे मध्ये आधी केले तर चालतात. तसं काही हे नाहीये.
कधी बणवले होते, शेवटच्या वेळेला, किेती दिवस झाले बनवून? का वेळ, वेळ अजून कसा असतो?
त्याला भरपूर वेळ लागतो, ते पीठ भाजायला आणि ते बांधायला, लाडू बांधायला.
हां.
हा ते, आणि ते बेसन पीठ भाजताना मला, झोप खूप लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे.
का बरं?
एवढे एवढी माहित नाही पण इतकं इतके एवढे झोप लागते मला ते बेसनपेठ भाजताना त्याला पूर्ण मंद आचेवरती थोडं थोडं पिड घेऊन भाजावं लागतं.
का बरं ते नाचणीचं पीठ भाजताना झोप नै लागत आणि बेसन पीठ भाजताना झोप
नाचणीच्या पिठाचे, एकच याच्यामध्ये संपलं ते. एवढं एक वाटी पिट भाजायला त्याला कितीक वेळ लागणार य. हे एक किलो पीठ आणि त्यात एक एक वाटी भाजायचं, म्हणजे त्याला वेळ किती लागतो.
हम्म हम्म.
आणि अ सोबत बोलायला कोणी नसतं आपणच एकट भूतासारखं ते भाजत बसायचं गप् पा मारायला कोणीच नाही. आणि एकटक कंटिन्यू तुम्ही जर त्या भासण्याकडे ते चमचा हलवत हालवत हलवत असं बघणार ते झोप नाही लागणार तुमचे डोळे तर आपोआपच गुंगवतात मग त्याच्यामध्ये. गोंगी येते.
चकली पण होवताना आता काही असं भाजा बिजायचं टेन्शन नाही आहे ना.
चकली बनवायला टेन्शन असाय सगळं धुवून घ्या मग त्याला सुकवा म ते सुकवल्यानंतर मग ते दळून आणा दळल्यानंतर ते पीठ भजून दोन कड्या ठेऊन मग ते तयार करा. त्याला हे भरपूर मोठी प्रोसेस आहे त्याला म्हणजे तीन, चार दिवस लागत तात म्हणजे हे प्रोसेस करायला म्हणजे पहिले धुवून घ्या नंतर न ते सुकवा तेच्यात एक दिवस जातो मग ते दळून आण
अरे म काय सुकवायला काही दिवसभर बसवाय लागत हातात धरून सुकवायचं असतं त्याला. हे पाच मिनटात धुवून ब होतात पसारून दिल की तेच त्याच काम करत ते.
तर त्याच त्याच जरी काम करतो तरी ते डोक्यामध्ये असत की यार मला हे कराय हे मला करायचंय हे मला करायचंय मग ते जोपर्यंत ते बनत नाही तोपर्यंत मनाला शांती लागत नाही मग ते बनल्यावरती मग हा ठीक आहे झालं बाबा एकदाच.
झालं बाबा एकदाच. आवड असली ना एखाद्या गोष्टीची तर बरभर होत ते.
आव आवड सगळी असते पण जर आवडीने आपण बनवलं जेवढ्या आवडीनी बनवलं तेवढ्याच आवडीनी जर समोरच्याने नाही खाल्लं तर मग जास्त वाईट वाटत.
हम्म
हम्म आवड तर बनवायच
चकल्या च ह चकल्या चकल्या जर का चांगल्या बनल्या हा आणि ज्याला आवडता तो काही ते आता का बरं खाणार मी आता का बरं आवडणार मी खराब चांगली झाली त कोणी चांगलं म्हणेल खराब झाली तर खराब म्हणेल.
हम्म
त्याच काय असं एवढंच आहे. पण आपण बनणारच नाहीये आणि बनण्यामध्ये इंटरेस्ट च जरा आम्ही ते खराब